हॅलो! नमस्कार मॅडम. हा नमस्कार बोला.
मी आपल्या कार्या ॲपच्या टास्क बद्दल तुमच्याशी बोलणार आहे की तुम्हाला वेळ आहे का? तुम्ही फ्री आहात का बोलायला?
हो हो बोला बोलू शकते. बोला मॅडम.
तर प्रवास म्हण काय आपल्याला तर माहितीच असत मेन म्हणजे आपला हा प्रवास जीवनाचा प्रवास हे पण सुरुवात होते. बरोबर ना?
हो येस.
मग काही तरी प्रवास आपल्याला अ दुसऱ्या ठिकाणी जरी जावं लागतं तर आपल्याला प्रवास करावा लागतो प्रवास केल्या नंतर मिळते जस की आपण फिरायला जातो. फिर फिरायला गेल्यानंतर आपल्याला प्रवासच करावा लागतो ना प्रवास करूनच आपल्याला नवीन नवीन ठिक का नी बघायला भेट नवीन नवीन जागा बघायला भेटतात. त्यातले आपल्याला महत्त्व कळतात. कोणत्या जागेचे कोणते विशिष्ट महत्त्व असतात.
हो ना?
तग त्या प्रवासांमध्ये बी प्रकारच पडतात.
हो.
आपला व्यावसायिक प्रवास असतो.
हम्म.
त्यात आपण मनामित्ताने मिटिंग्स होतात किंवा बैठक होते.
हो.
ही अस कामाचा बी हाप प्रवासच असतो आपला.
हो.
त्यानंतर परत आपला साहसी प -प्रवास असतो. आपण हे असं कुठे गेल्यावर किल्ल्यांवर हे आपण ट्रॅकिंग करतो.
हो.
तो स आपला क्षमतेचा प्रवास असतो.
हा प्रवासच असतो ना? आपण प्रवास करू तेव्हाच आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील.
हो मॅडम बरोबर आहे.
त्यानंतर आपला शैक्षणिक प्रवास असतो. शैक्षणिक प्रवास मध्ये आपल्याला ते लहानपणा पासून त मोठ्यापर्यंत सर्वना प्रवास करावा लागतो. ततो
आणि तो महत्त्वाचा आपल्या जीवनात चा आधार स्तंभ असो महत्वाचा पाया असतो शैक्षणिक
बरोबर आता हो बरोबर. ते आता लहान मुलांना शाळेत घातल्यानंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांचा हा प्रवासज असो शाळेचा. त्यांना काही कामानिमित्ताने काही उच्च डिग्री मिळू घेण्यासाठी त्यांना प्रवास करून विदेशात जावा लागतं काही देशांमध्ये जावा लागतं.
बरोबर आहे.
ते ही प्रवास करूनच त्यांना सगळं ज्ञान प्राप्
सगळ्यात जास्त अनुभव तर आपल्याला ह्या प्रवासामध्येच शैक्षणिक प्रवासतच येतात मॅडम जास्त. कारण ते लहानपणीच्या गोष्टी आठवणी, शाळा, मुलांसोबत खेळणं मस्ती करणं हे आता आपण कितीही विचार केला की आता या वयात करू तर ते करू नाही शकत आपण ते फक्त आठवणीन द्वारेच आपण त्याचा उजाळा करू शकतो.
बरोबर. त्यानंतर आपला दैनंदिन प्रवास असतो का रोजच्या कामाचा सकाळी उ ठणे नाही परत पूर्ण सर्व कामं घरातले कामं आवरायचे त्यात ही आपला प्रवासच होतो. असं समजा आताल पूर्वीचे लोकं बैलगाडीने प्रवास करायची आताचे लोकं म्हणजे सर्वां जवळ आता फोर व्हीलर येऊन गेल्या टू व्हीलर येऊन गेल्या म्हणून लो कं आता बैलगाडीने प्रवास शक्य तर जास्त करतच नाही. ते आपल्याला क्वचितच बघायला भेटतात की हा कोणीतरी आहे बैलगाडीवर परवास
हो तिथंच आपल्याला गावाकडेच्या भागामध्ये जास्त बघायला मिळते.
नो हो बैलगाडी जास्त बघाय तसं तर आता ट्रॅक्टरच होऊन गेलेलेस तरी शेतीवाले सर्व ट्रॅक्टरच वापरतात.
काय झालेलं मॅडम कामाची स्पीड वाढलेली आहे हा. च्यामुळे मग आता कसं जे लवकरात लवकर उम्म काम होईल किंवा कमी वेळात जास्त काम होणारे जे साधना आहे त्याची मानवाने निर्मिती केली आली आणि त्याचा अवलंब करून मगं जे जुन्या गोष्टी आता सायकल पण आपल्याला हेल्थ साठी खूप चांगली आहे. परंतु मग त्यांनी कसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचयला जरा वेळ लागतो. हा म शहराच्या ठिकाणी तर खूप लांब लांब असतय ठिकाण ऑफिसचा म्हणा शाळेचा म्हणा.
बरोबर आता आपला पण वेळ ही वाचावा त्यासाठी आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलर हे ही निघालेत. अनेक इंधन हे आपल्याला हो हेऊन गेलेलेत आता.
हो उपलब्ध झालेले.
हो बरोबर.
आणि आता सायकलनी प्रवास करणं म्हटलं तर बाहेर ग रस्त्यांवर हायवेवर वगैरे एवढी वर्दळ झालेली आहे. ट्रक असेल फोर विल र असेल तर थोडं भीती पण वाटते सेफ नाय राहे लेला हा ते फक्त तुम्ही मॉर्निंगला अम हम्म सायकलिंग करण्यासाठी जी नेता तेच त्यांचा आता सध्या तरी महत्व उरलेलं आहे आणि मुलांना सायकल शिकण्यासाठी परंतु सायकलवरचा प्रवास हा आपल्यासाठी फारं आरोग्यासाठी फारं आवश्यक आहे.
चांगलाय हो बरोबर आणि आपण प्रवास करूनच काई आनंदाच्या गोष्टी शिकू शक तो. काय आपल्याला एन्जॉय करू शकतो ते आपण प्रवास करूनच आपल्याला जसं की आपल्याला काही ट्रिप वगैरे काढायची असते. तसं त आपण प्रवास करूनच जावा लागतो ना आणि आता समजा आपल्याला बाजूच्याही गावाला जरी जाय चं राहील तरी आपल्याला तो छोटा का होईना पण प्रवास हा करावाच लागतो.
आणि प्रवासाच्या माध्यमांतून आपल्याला कसं कटू आणि गोड दोन्ही अनुभव येतात मॅडम काही चांगले व्यक्ती भेटतात. काही भांडणार करणारे भेटतात. काहीतरी एक लहान मुल जरी असेल परंतु तो खूप काहीतरी आपल्याला शिकवून जातो. असं पण आपल्याला हा असं पण बघायला मिळत हु त्यामुळे म आपलं कस ऑब्झर्वेश शन ची जी क्षमता आहे ती वाढते आपण ऑबझर्व करतो ना. की हा व्यक्ती कसा आये कसा बोलतोय काय ह आणि काय की तर खुप म म्हणजे आता ट्रेन मध्ये वगैरे आपण जातो. खूप गरीबीतून दिवस काढलेले लोक स उदरनिर्वाह करत असतात त म ते पण एक आपल्याला बघण्यासारखं आहे. किंवा आपल्याला जर मुबलक प्रमाणामध्ये काही मिळत असेल तर आपण त्याचं चा जो अपव्यय करतो तो टाळायला हवाय कुणा लोकांना तर दोन वेळच जेवण मिळण्याची ही वांदे असतात. नशीब हूं म्हणून अस प्रवास आपल्याला भरपूर काय काही छोट्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या गोष्टी मधून भरपूर शिकवून जातो आपल्याला
आणि तेच आपण जर म हो
नवीन जागा मिळ बघायला मिळतात. परत नवीन नवीन जागेची संस्कृती, परंपरा हया सर्व्या आपल्याला शिकायला भेटतात. प्रवास करूनच आपण सर्व काही शिकू शकतो. कुठं जायचं म्हणलं की आपण प्रवासच करतो. आता नेहमीच आपला चालणे बी हा प्रवासच अस
हो.
जसं खरं म्हणलं गे म्हणायला गेलं तर आपला जीवनाचा प्रवास आता हा सर्वांचाच असतो.
हो.
ऑफिसमध्ये जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी आपण प्रवासच करतो.
हूं हम्म बरोबर आय.
दुसऱ्या शहरात बी जाणे जायचं म्हटलं आता खूपच जण आता शाळेसाठी किंवा त्यांना चांगले शिक्षण भेटावं. चांगली डिग्री भेटावं. यासाठी ते विदेशातच जातात.
हो. त्यानिमित्तानी का होईना त्यांना म्हणजे विदेशामध्ये म तेथील जीवन जगता येते. बघता येते. अनुभवता येते. तिथे काय नियम आहे. हाय ना तर ते सगळं समजून घेत ता येते. तिती खाद्यशैली कशी आहे. पेहराव कसा आहे. हो, तर ते आपण तिथे जेव्हा जाऊ- तेव्हाच आपल्याला ते अनुभवता येईल, म्हणजे आपण वाचलेले तर भरपूर ठिकाणी असते- परंतु जेव्हा प्रत्यक्षात जातो, तेव्हा त्याचा आपल्याला- खरोखर अनुभव येतो आणि तो आनंद आपण घेऊ शकतो, त्या प्रवासाच्या माध्यमातून.
बरोबर. आणि आपण आनंद घेण्यासाठी पण प्रवासच करतो. आपल्याला ज्या ठिकाणी - मग आनंद भेटेल, त्या ठिकाणी आप प्रवास करून आपल्याला जाव लागतय. ते असं- थोडी असं की आपल्याला घरी बसूनच ते आपल्या जवळ येऊन जाणार आहे, असं. आपल्याला प्रवास तर करावा लागतो, कारण प्रवास केल्यानंतरच आपल्याला आनंद, आनंद मिळतो ना?
हो. आणि जर समजा, आपण घरामध्ये जरी असं खूप शांतता शोधली वगैरे- आणि किती ध्यान करण्याचा प्रयत्न केला, तर एवढं आपलं मन लागणार नाही. हा, तेच आपण एखाद्या जवळच्या देवळामध्ये जरी जाऊन आलो, तर तेथील जी प्रसन्नता अस- ते, की जी शांतता असते- ती म्हणजे तिथे जाऊनच आपल्याला अनुभवावी लागते किंवा ते- तिचं जे वातावरण असते, अम ते- ती जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला तिथे त्या ठिकाणीच मिळते. असे म्हणून, असं हप्त्यातून का होईना- आपण आपल्या गावामध्ये, शहरामध्ये तरी बागेत म्हणा, एखाद्या देवळांमध्ये- जाऊन यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वतःलाच ते रिफ्रेशमेंट होते. असं मला वाटते.
हो बरोबर आणि जस कि कामासाठी- कायमच आपण धावपळ करत असतो.
हो ना.
इकडचे कामं, तिकडचे कामं आपल्या कामाचेच- स्थलांतर होत असतात, त्यामुळे आपण, आपण देखील स्ंला- स्थलांतर होत घेत जातो. नवीन, नवीन जागेचे नवीन, नवीन आपल्याला रूल्स- कशे असतात? गाव कशे? हे सर्व बघायला मिळतं, त्यातले लोक कसे आहेत?
हो.
वेगवेगळा आनंद घेता येतो, आपल्याला प्रवास करून.
तेच.
छान माहिती सांगितली, मॅडम तुम्ही प्रवास- विषयी. अ.. तुमच्या सोबत बोलून छान वाटलं- चालेल ठीक आहे मॅम.
चालेल, मॅडम मग हो.